हॅलो
हॅलो
हा बोल ना आला का लाईट आली का.
हा आत्ता झाली.
लाईट आली का म्हटलं इकडे बी आली लाईट
आपल्या
तिकडे बी गेली तिकडे बी गेली हा तिकडे बी गेली तिन इकडे ब गेली हम तिकडे बी लाईट गेली होती त इिकडे बी लाईट
थोडं फिरून घेते ग इतकी का पटापट बोलून राहिली
म करा पट पट बोलू
मला एकदम पटापट बोलल्यासारखं वाटलं ना म्हणून तुला बोलले
येतेथ
पटापटा थोडास चालत वजन कमी करतेय जरा
का बर बाई कश्यामुळे
वाढून गेलय असं वाटतंय मला माझं वजन कंबर दुखतोय ना
हम्म बसून बसून दुपारी झोप काढायची अजून
दुपारी झोप काढायची म्हणजे झोपत नाही आम्ही कधी रोजचं काम राहत तर आज रविवार होता हा आणि ऑफिसला बी कोणी न त रोजच झोपायला काय र कामे नाही ये तिथ ऑफिसलाी लोक राहता आम्ही ग्रामपंचायत मध्ये राहो म्ही का कोणाच्या घरी राहते पररूप आहेला
हम्म हम्म हम्म
त्याच्यामुळे दुपारी आज थोड झोपलो होतो
हम्म
नाही देखते तू सा बस म कॉल करते कधी बोलली का कधी झोपलो अस
ते बसून बसून जास्त य होतं ग वजन असत
काही नाही वजन कमी होऊन जाईल माझं आलं ते भात खाणं सोडून द्यावं लागेल मला भातच चालू आहे माझा वाला दिसता ना त्याच्यामुळे वजन पटकन वाढलंय माझं
हा
रात्री भात सकाळी भात ईकड भातच राहतो
हम् असं काय भात भात सस राहत तिकडे दिंडेरीकडे का का
टिंग वगैरे केली ना, खाणपिण नाई सोडायचं.
हा व्यायाम करायचाच, व्यायाम करायचा, व्यायाम.
हम्म एक महिना मस्तपैकी, जिम जॉईन करून घेती मी आता.
हम्. हेच करतो.
हुं. हू. हे रोईचं लग्न राहिलं नसतं, ना म्हणजे ऑडिट लागलं नसत ना. महिनाभर चांगला वाव योगा बिगा. ते एक्सरसाइज केली असती ना मस् त वजन कमी होऊन गेल असत. माझ हे लग्नात. मी भारी दिसले असते.
तो दादा दिसायला
कायईकडेइकडे त्याच्याबद्दलच बोलतय का मग मी
आहे का म्हणेहाय बर का. मग ती सिस्टर सांगायला लागली हो म्हणे हाय म कोणता रूम भेटलेला इथं
हम्म.
त्या रूम मध्येच होती ना मी मग.... लेगेच म मी बाहेर आली. मग बघुच ना बामण काय ते हिरो शेफ आहे एकदम सपेद कपडा बिपडा काय
लय हिरो वाटतो तो
नाही गं खरं दिसायला भारी हे.
काय चॉइस हे.
मस्त आहे विशाल.
बरं.
माऊ फोन करून राहिले तिकडनं माला माला का कां फोनचा आवाज बी येतोय गं मग याच्यावरती
हां येतो तो मला बी येतो.
असंय का? हम्म मला वाटलं मला कसं काय ये त आवाज असं.
नाही मी मला बी येतो. माऊला सांग म्हणा माऊला बी, माऊ बी जवळ राहिली असती.
हा ना गं, ते गेलं ना कालच्या दिवशी- पुण्यालाच.
कुठे गेले? हे बई मग लग्नाला नाही येणार आहे ती? बई मी आता कोणा सोबत राहू? मला स सगळं एकटं एकटं जुंन- जाईल ना ग ती, जायला नाही पायजे होती बाई पुण्याला.
हा ते तर तसे फा ठेवते पुण्याला जायला, तिची माय भीती-
कंटाळुन जात ना माणुस-
आ. कंटाळुन जातं मी काय बोलली होती? मला तीच तेवढं लग्न करुन टाक आ एकोणाईस तारखे प चालले दा म्हटलं रात्री, आस बोलली होती मी. मग इतके दिवस थांबले मग आठ दिवस थांबून जा म्हटलं.
आठ दिवसाची-
नाही नाही आमचं तिकीट बुक होऊन गेलंय. आमचं तिकीट बुक होऊन गेलं, मग तिकीट बुक- हो ति कडं ला जा बाई म्हटलं मग. मात्र कोणाला भाो नाही तेिक का यथ राहता लग्ना लग -
हम्
मग ते वाण लाव मग. नाही ग- कांदा व्हायचं ते संतोष मामान लावला ना?
हम्म.
आणि -तांब्याचं ताट- तिळचं ताट, दोन वाट्या, दिवा छत्तीस प्रकारचा ते- ड्राय फ्रुट.
हम्म हम्.
ह. परत अजून कायते? या- काय घेते बरच काय काय सांगत होती बाई अनारसे ते सगळं ल म्हणे हा पटांच्या साड्या म्हणे
हा हा हा.
आणि बरच का काही घेतलं म्हणे. आज जवळ जळ गावाले गेलेले. वेश विशाल. ललित- अनीता- तथे गेलेले होतात काल ज्योती मावशीला अम्म संजू मामाला आणि हा येण्यात लावलं वाटलं आणि बिकन मामाला काल तीन जणांना लावला आणि आज प्रतीक्षा नि पोळ्या केल्या म्हणे पुरणाच्या. खापरच्या पोळया केल्या मणे न प्रतीक्षाने
हा एक्सपर्ट आहे आता त्या खापरच्या पोळ्यात. करण्यामध्ये ऑर्डर घेतात त्या. आपल्यासारख का.
लं चांगलं ना चांगलंय आहे म्हटल मालती वहिने सांगत होती पोळ्या म्हटलं चांगलं आहे. लं मग तु विकायला पाहिजे नाही कामपासून हा.
पापड वडीपापड माझ्या मामीला त्याच्याशिवाय दुसरे काही सुचत नाही.
उलट आम्हाला करायातच हे चांगलंय.
आतापर्यंत चालू असेल ते वडे पापडं
हम्म चालूच होते, म्हणून तर उशीर झाला शनिवारी बी सकाळी लवकर गेले. दिले ते त म्हणाला म्हण. वान लावलं जेवण बिवण आधीसरून घेतलेले होते वान लावलं लले निघाले तिथून तिथ निघाले दोन आडीच. तीन ला रंगावं लागल तरी उर गेले ब नाही तरी करूनच ठेवली होती आणि सहा वाजता आता ट्रॅव्हल्स चालेल
थोड फिरतेय का? हा हा हा वजन वाढलं का थोडं फिरून घेते. हा हा हा
मग स असता बस तित उभारून काऊन
हा हा हा
झालं त्यांच, आपल चांगलं झाल हो काय कर
काय नाही फिरतंय
मग आता तु साडी घ्यायला नाशिकला कुठे जाणार आहे
बघतेय ना माहिती नाहीय ते एक दोन व्हिडिओ सेव्ह करून ठेवले ति तिथं जाईल बघील
मग् एकटीचं जाशिल
नाही नाही साक्षीला घेऊन जाणार आहे सोबतं
साक्षी को
ती माझ्यासोबतची जोडीला आहे
तिला घेऊन जाणार आहेस होय
हा
आणि ती कुठल्या गावाची
ती इथलीच आहे डिंडोरीचे
ती रोहिणी साक्षी इति या गं
नाही नाही ही साक्षी नाही ही दुसरी साक्षी
हा हा
ह्
तंथा पि साक्षी
नाही नाही
हम्म ह् गेली
बघेल गं बाई गेली तर इकडे तर घेईल इकडं शालीमारकडच बघणार आहे का मी
शालिमार कडे
हम्म भरपूर दुकान आहेत ना शालीमारकडं
हम्म हम् हम्
हम्
नाही तर इथं बघेन तिच्याकडे छान होत्या गं आलेल्या आता
ठेवते बरं का झाले हा
ठीक आहे पण आता मी केव्हा करू